हॅलो म्हटलं ताई, बोला जेवण झालं का?
हो झालं, तुमचं?
हा माझं पण झालं एका एकादस अशील ना?
हो नाही आज एखादस आहे ना फराळाचं बाकी आहे आणखी.
हो का?
हम्म. तुमचं झालं फराळ?
हाव, आता आम्ही वारीला जातय ना तुम्ही कोणच्या गावची म्हट्लं?
आम्ही सौंदळा-
हाव का
हम्म, वारीला चाल्ले का फराळाचं करायचं.
नाही नाही घरी केलं फराळाचा पायला गेलं दर्शनाला चाललं.
हाव काय, बाकी झालं का जव ना फराळाचं वगैरे,
झालं ना.
हो काय. बाकी काम झाले?
हा बाकी काम झाली
हम्म पाऊस काय
बाप्पा पाऊसच तर सांगूस नका पाऊस लई तय
हम्म, आणखी काय मग?
काही नाही. मले कार्या ॲप कसं वाटलं?
चांगलं वाटलं. तुम्हाला तुमचे झाले कम्प्लीट कॉल?
हा आमची का
हा
नाही.
किती बाकी आहेत मग?
अजून एकही नाही झालं ना, कोण की आम्हाला आमच, आमचं ते चुकलं होतं ना तर मग परत आला ना आम्हाला ते-
हाव काय.
हा
हम्म
नाही नाही हन्नी राहिला, मला लावतेच मग जर आलं तर.
हा हा लाव जा. का काही काही काही बायां ना फोनही नाही उचलत आहेत.
नाही ना, आपुण त्यांच्या आपण तेच उचलते तिने उचलत आपला.
हा, त्यांचं झालं की झालं असंय.
हा. मग असं म्हनलागते पहिली मी लावत तूम्ही लावा.
हा तसंच आहे, हा वेणी घालत्या.
ांड ना
हॅलो यांच्या नाव नाही सांगाय लागत ना स्प्रेट आहे सगळं. बरं मग ताई थोड्या वेळाने केला चालेल का?
अ दहा मिनिट बोला लागत असतील ताई तुम्ही कुठं चाललंय?
हो आम्हाला मंदिरात जा लागते बाया उभ्यात. जाऊदे जेवढं झालं तेवढंच.
भारत माध्यम ठेव. ह पणप घून